हॅलो
हॅलो काय म्हणाल ते
हा ती पण म्हंटलं काय करत्या काय माळत ग मास्टरला पण टाकल्या ऍडमिशन तिला ते क्लास पण करायचं होतं न कधी बसून लागलेली.
करणार आहे की मग ते क्लास
हम्म सोबत कोणत पाहिजे न कोणतरी मुलगी आहे तिचं म्हणाल.
ए हाय हाय कि
ती काय ते सांगतो म्हटलेली ग पण कसं करतात माहितय शेवटच्या पॉईंटला नाही म्हणतात मी लय बघितलीय तसं.
अरे न
मग तेच तिच्यासोबत अजून एक मुलगी होती माहतीय काय ती? ती पण तिच्यासोबत येणार होती आणि आता म्हणाली नाही मला पुण्याला जॉब करायचाय आणि तिकड जाणार ती गेली. आता दुसरी कोणतरी मुलगी आहे म्हणाली बाई ती आता येतो म्हणा या तिचं काय होते काय माहीत म्हणाली ती.
पुण्याला कोन गेलय गं?
आ.
पुण्याला कोण जाय ना मला तर काय सांगा नाही ती.
काय माहिती बाई कोणतरी होती.
काय आता किती पण स्वतःच स्वतःलाच
एकटंच जाय लागते वेळी कुणाच्या भरोश्यावर बसून चालत नाही आता. आता कायम थोडीच सोबत असणार आहे.
हा गेल्यावर होतय त तस.
अकरावी बारावी पर्यंत शेवट माहित आहे हा बाबा कोण? सोबत हाय ते आहे पण त्यावेळेस पण कोण कायमस्वरूपी सोबत नसतय.
वाटतय झालं हो झालीत ते सगळे वेगळे. झालं नाही तुम्ही आल नाही सुधा
माझं पीठ आहे त्यात का? मग ते काढून ठेवणार काय कशापरी ठेव एवढं काय ते बारीक पीठ झालंय ते. ते कशात तरी काढून ठेवा डब्यात कुठल्या तरी कस ते काय बघी चांगलं आहे ते चांगला आहे ते चांग एका फलगटात काढून ठेवा ते मला पाहिजे कुठेे बसा कुठे ठेवता अस ते सांगा. तांदळातच आहे गप्प बस हॅलो.
हो.
हा बोल.
काय झालं?
काही नाही.
काय झालं ग?
आ! दोन हजार सव्वीस ला आपण जायचं ठरवलेलं माहित आहे काय?
माहितय की मला.
पण त्यावेेळेस वाटल नाही डिग्री पूर्ण होईल गं.
आमचे झाली बाई.
हम्म आमची नाही ना व्हायला पण अजून.
हम्म. मग काय झालं मेजोरिटी तर झाल्या.
हम्म माझी डिग्री व्हायला जा तिकडे व्हायला आता काय? आपलं फिरायचं पुढं का ढकलू या की मग.
का?
कारण, स्वतःच्या पैशाने जायला पैसा तर पाहिजे मग.
आता कमवा लागल्यास मग, पाचशे रुपये झाले असतील.
अगं नाही, हे कनयं आता उगचं सुट्टी आहे, दिवसभर काय करायचं मी तिला नाही, म्हणून सांगितलेलं पहिला.
उगच म आणि तिला तिच्या अ
किती जणांसनी लावणार हायसं?
काय?
फोनचं की?
हॅलो!
फोन गं.
हा.
कुणा कुणाला लावलेलीस?
किती जणासनी लावणार आहेस?
हा.
नाही बाय आता तुला तेवढं म पप्पासनी एक लावायचं म्हणाय लागलेलो.
हा.
आता सुट्टी होती म्हणून गं, नाहीतर मी तिला नाही म्हणून सांगितलेलं कॉलेज हेच्यात मी नाही बय असलं काय करत, मला नाही वेळ मिळत.
ती कंटिन्यू करत्या होय?
त्यात मग तिला जरा मदत होत्या, म्हणून करायं लागलोय.
काय फायदा ह्यातनं, म्हणजे त्यांच ऍप चालू आहे असं दाखवायसाठी
हम.
हॅलो!
असुदे घे आता. तेच्या ग्रुप
काय झाल?
गं बस हाय, कि रेंज. आपण जाऊया काय मग, कितीला माहित आहे माझी दोन हजार अठ्ठावीस ला होती डिग्री.
चालतेय घे.
तीथ क नी महिन्यान पुढे ढकलत्यात, तू वर्षानं ढकलत्यास.
हा
आगं डिग्री काय वर्षान थोडीच कंप्लीट होणार हाय, सॉरी महिन्याला थोडीच कंप्लीट होणार हाय.
तवाज तू. किती पुढं ढकलत्यास ब की, मग सत्तावीस, मग अठावीस
आगं बघ. अठ्ठावीस लाच माझी डिग्री पूर्ण होणार, मग पूर्ण झाल्यावर थोडीच माझ्याकडे हातात पैसा असणार हाया, काहीतरी जॉब बीब बघायला पाहिजे न्हव.
त्यावर आम्ही असताव कणी सांग.
असणार की, तू काय लगेच लग्न करणार हायीस व्हय ग.
नाही सोड करत, तरी पण अठावीस म्हटल्यावर
हूम्म उलट तू जॉब करणार, तुझ्याकडे सगळ्यात जास्त पैसा असणार, कारण ही दोन वर्ष आणि ते तुझं तिसरं वर्ष असणार जॉब करत्याला बाळ
आगं नमा लागू दे तर, पुढचं कुठ तू हे करायल्यास. लागलं ना कव्हापासून ट्राय करायला लागलं आही
लागणार ती बाळ अजून त्याला तीन वर्ष य तुझ्याकडे जास्त पैसा असणार सगळ्यात आमच्यात
आमच्यातला रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढच आहे
लोक जस्ट मासर करून हे झालेले असणार माझी पण डिग्री झालेली असणार आमच्याकडें थोडा तासच असणार ग पैसा तुझ्याकडे
होय थोडाफार मी तीन महिन्यात जेवढा कमवलाचेतो तेवढा एका वर्षात कमवशील
हा पहिली एक कमर्शिल करायला लागते त्यानंतर वाढत जाते
सोड ते सगळ्यातच आहे असं काही एका प्रोफेशन मध्ये नाही आहे ते सगळीकडेच पहिल्यांदा लय करायला लागते आणि पेमेंट पण लय कमी असते करायच्या मानान हम्म
घराकड पाठवा थवडं झालं भास
जेवण बांध बांधू काकी काय मिक्सर ला लावाल्या हम्म बोल
किती झाली बग
हा
किती झाली बघ
मला आवाज कही येईना तुझा
सोड तिकडं
हॅलो
हा बोल की
हम्म काय म
किती मिनिटे झालेत बघ ग
साडेसात
नाही
निकितानं फोन केलेली काय ग तुला
मला का कराल ती काय संबंध माझा काय संबंध
नव मेसेज फोन काय कायतरी केला असेल त
ते काम आमच्यातली आहेय
माझ्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये बाई ती आता
ते काय आमच्यातले हाय
हम्म
मी तुला आधिवासन भाव घला नाटक करतय नाटकी हो काय म्हटलीस
तुझी बहीण काय कराय लागली आहे का आता
जेवायला या
अग्या म्हणजे शिकाय काय लागली आहे ऍडमिशन कशाला घेतली
ये नाही अजून
मग भात कशात घ्यायचा आहे
ते ना मग किती झालं बघ आहे ना माझे टायपिंग होईना झाले
त वाट त ना म साक्षी
हम्म
तेच आहे बघा हे का? एक
कोणता पिक्चर लावलाय ग?
हॅलो ना अस ह मग तेवढ ह ठीक आहे म्हणजे काा होतील बा खुबण आ्या काय
सधळ एक वाटला पालं
हॅलो
सवयच लागली
बोल
एक लाख झाला
भाकरी द्यायची बाकी.... आ... काय माहिती भाकरीच काय सांगितलं नाही ते मला
मला माहितीय की होत नाही म्हणून करा आले मी मुद्दाम नमाचा फोन चालू आहे. बारा मिनिट होऊ दे थांब ग आपण सावर अ बोलायला लागतंय का आता पाणी जायचं ओरडत असेल आता हॅलो
हा बोल
एकटक होत नाही की ग चालू राहिल की
थां- थां
नाही राहिलं तर नाही बोललं तर पण चालत नुसतं चालूच राहू दे मी टायपिंग करतो काय
गप्प बस गे असं असलं बोलू नकॊ
का हा सॉरी- सॉरी काय पॉइंट बाई
अ
तुझ्या स्पीड किती जायच टायपिंग ला
कितीची कुठं चालय जेवायला नवीन मोडून घालू काही ही घालू बघा का मग
जाताना त्यातले एक एक पिसे घेऊन जाऊया ग तिघी ना तीन दिसले त तीन ठेवलेत मी ते